हॅलो
हा बोला
हॅलो आवाज येतोय
हो येतोय आला
हा हा हा ठीक आहे आपण हो येते येते कशी आहे मला वाटत हा हा मस्त आहे पन लग्न होऊन किती वर्ष झालीत तुमची
अ मला लग्न तर सात महिने झाले
हो म्हणजे सत्ताच झालेलं आहे मग कुटुंब पद्धती किती विभक्त असं ह्या विषयावर बोलूयात जमत काय ते हा हा म्हणजे माझं मत सांगायला गेला तर मला एकत्र कुटुंब पद्धती आवडते ज्याच्यामध्ये हा सासू सासरे असतात काही ननंददीर वगैरे वरे असतात घरात म्हणजे आपलं घर भरल्यासारखं वाटत व आपण आता हा आजारी पडलो किंवा आपण आता आता तुझं तर नवीन लग्न झाल्यामुळे काय समजा ठीक आहे मुलं बाळ पन नाही येत पन काही वेळेला आजारी पडलो तर जायचं असत किंवा कुठून जाऊन पटकन आलो मग अशा वेळी आपण स्वयंपाक बनवायचं झालं काय बनवायचं झालं तर मग भरून येऊन टाळा येतो पण ते जर आपल्या घरात आपली सासूबाई असल्या काय तर ते तेवढं करून ठेवतात तेिं बरं नसल वगैरे वाटत तरी तेवढी केअर घेतात आपली आणि पुढ तर हा एकत्र कुटुंबाचा अजून फायदा घेऊन मुलं होतात त्यावेेळेला का होतो मुलांना सांभाळायला स्वतः आजी आजोबा वगैरे असत तर चांगतात आता काही वेळेला आता आपण बघतो की मुलं जन्मताच झाली की त्यांना नेऊन पाळणा घरात सोडतात अगदी चार मी माझ्या आता तडे बघते मी आमच्या साईडला तर चार महिन्याचे सहा महिन्याची मुलं त्या पाळण्या घरात सोडतात आणि मग सकाळी आठला ते त्यांना ते खाऊ वगैरे देऊन काही पाळ ठेवणार संध्याकाळी सहाला आणाला जाणार अरे त्या मुलांना किती खाऊ पाजलाय कायत ना काय थोडंसं खाल्लं घेत थोडस आपलं काहीतरी संपलं तस तेच आपले जर आपले आज आजोब असले तर ते कसं करणार नाही काय तरी खाऊ त्याला घालायला देणारच काहीतरी खाऊ घालणार नाही खाल्लंच पाहिजे किंवा त्याची हा त्याची केअर घेतली पाहिजे म एकत्र कुटुंब पद्धती कधीही चांगली पण आता आजकालच्या ज्या शिकलीच वाट आम्ही दोघच म्हणजे राजा राणीचा संसार हवा असं काही मुलींचा समज असतो समजा. ठीक आहे त्यांच्या त्यांच्या पुुरतं थोडस फ्रीडम पण हवं समजा म्हणे घरातल्याची जर मेंटॅलिटी त्या पद्धतीची असली की नाही वळा दोघ थोडा दिवस एकत्र राहू दे कुठे फिरायला जाऊ दे असं असलं तर त्यांच्यासाठी पण ते चांगलं आहे ना
पण मग एकत्र कुटुं हा म्हणजे बेस्टच आहे. आपल्याला काही अडचणी येत असतात त्याच्यात आपल्याला म्हणजे फॅमिली पण आपली मदत करते. पण कुठं बाहेर गेलो जस तुम्ही बोला की ते सासूबाई असतात ना ते जेवण वगैरे बनवून ठेवतात. मग ते अ छान वाटत म्हणजे
आणि आईस सारखंच आता माझ्या, माझ्या आता आमच्या आमच्या घरात पण सून आलेली आहे माझ्या आ डे आलेली आहे कि माझ्या भावा कडे आलेली तर या आता पाच -सहा वर्ष झाली त आता आम्ही वैगेरे गेल तर अजून चहा करून आणून एवढ पण नसतं म्हणजे जसे आम् र मुली आहेत त्या पद्धतीने ती असते की तिला हे आपलं सासर आहे. का असं जाणून पण देत नाही कराच्यारी ते हसत खेळत वावरते किं आमची दुसरी आहे सून ती पण प्रत्येक दोन दोन चार चार दिवस फिरायला जाणार ती लोकं मग येणार तरी बोलताना पण मग काका, काकू वगैरेच बोलणार. आपल्यापणाने जर त आजारी पडली तर लगेच मग का डॉक्टर आणू काय पोटात ब म्हणजे एवढी केअर घेते तर असं आपल्या मुलीसारखंच वाट वाटत अस वेग
मग ते कशा मुळे आपण एकत्र कुटुंब राहतो. तो वगैरे त्यामुळं मग सुट्टीत वगैरे सगळे एकत्र आले कि मग आणि जास्त खूप मजा येते
मज्जा पण असते हा, आणि ते एन्जॉयमेंट पण वेगळे असतं नुसतच दोघांनी राहायच तेस तेच रटाळ म्हण बोलाय लाईट म्हणजे कसं तेस तेच तोंड दिसणार आपली लं आलं गेलं म्हणजे अ सव्वाद पर्यंत किती काय
आणि मग असं जॉईंट फॅमिली किंवा एकत्र कुटुंब असलं की म ते लहान मुलांना पण समजत की अ हे काका कोण, काकी कोण
हा म्हणजे कसं आता. पणं तेवढा वेळ नाहीं देऊं शकतं आता आम्हीं जातो. म्हणजे, शेजारी एक मुल होतं म्हते दोघंच राहायचे दोन वर्षाच वगैरे ते बाळ होतं. तरी कांहीं बोलतं नव्हतं का बोलतं नव्हतं की ते आई वडील आम्हांला वडील गेले तर त्यांच्याशी बोलणारं कोण वेगवेगळे शब्द घरात आणि मंग जेंव्हा आम्हीं शेजारी गेलो राहाला तेंव्हा मंग बघितलंय तर तो आम्हीं त्याला घ्यायला लागलो रोनक, रोनक म्हणून बोल त्यांचा पहिला शब्द होता मामा आणि मामी म्हणजे माझ्या मिस्टरांना तो मामा बोलायचा आणि मला मामी बोलायला लागला म्हणजे कसं की त्यांच्या कानांवर सतत शब्द पडायला लागले ना कांहीं तरी बोलण आता जर घरात बोलायलाच कोणी नस तो बोलल का आणि दोन वर्षं यांच्या नंतर आम्ही राहायला गेलो आणि तो मुलगा लगेच आठ दिवसांत तो बोलायला लागला. चांगला मंग त्याचे आई वडील बोलाय लागले तुम्हीं घरांत बोलायलाच नाहीये घरांत कोण मोठ माणूसच नाही तर तो पणं एकल कुंड्यासारखं गप्प त्याला म्हणजे ते वळणच नाहीं ना काय हा मोठी माणसं कशी काहीतरी बोलायला शिकवतात, ते चालायला ये बाबा इकडे ये कि जा.
हम्. आणि आता काय होतं की जॉब मुळं किंवा एजुे शांमुळे त्या लहान मुलांच्या आईवडिल सिटी मध्ये. ते ईऊन राहातं आणि त्या आजी आजोबां ते त्यांना सवय असते सिटीची त्यामुळें ते येतात मंग त्याला
हा प्रॉब्लेम होतं म्हणजे खरोखर काहींचं कुणाला वाटतें की माझे सासू सासरे माझ्या जवळ राहायला पाहिजेत. पणं ते गावचं वळणं वेगळं असतं त्यांच्यामुळे ती लोक येतं नाहीं आहेत आणलं तरी. नाही येत आता म्हणजे ऑफिस मध्यें पणं एकदाच झालं.
हा आमच्या इथे पणं एक सेंम तसाच छोटासा मुलगा आहे. पणं मंग तो येतो सारखा मंग आमच्या सगळ्यांच्या घरातल्यांशी बोलतो माझ्याशी बोलतो म त्याला पणं छान वाटत मंग आम्हीं पणं त्याला म्हणजे असं व्यवस्थित ट्रीट करतो.
अ मंग तेच त नाही आमच्या ऑफिसमध्ये काय झाल तो मुलगा आपल्या आईला पणं आणल आणि त्याचं नवीन लग्नं झालं आईला पणं घेऊन आला आणि आज्जीला पणं घेऊन आला. पणं त्यांनां इथलं म्हणजे कसंं ब्लॉक सिस्टीम्स वगैरे इथलं वातावरणत सुटना होय एक महिना झाला नाहीं ते नुस्तं बंद बंद काहींचं समजतं नाहीं त्या ना मंग ते निघूनच गेलीं रागायला. आम्हांला नाहीं राहायचं म्हणते म्हणते हा. प्रत्येकाचं इच्छच्याप्रमाणे पणं असतं त्यांनां नाहीं जमतं सगळ्यांचं हा पणं आता महिनेतगरी हे एकत्रित कुटुंब पद्धती ठेवली पाहिजे. हे पणं त्यांच्यानी कारणं हल्ली मुलं पणं जास्तं होऊन देतं नाहीं फॅमिली प्लॅनिंग पणं असतं. एखादच मूल मंग त्यांना बहीण भाऊ पणं नसते आणि मग तो मग तो मुलगा कोणाशी बोलणारं, कोणाशी बोलणारं शेअर करणारं आणि आजी आजोबांन सारखे दुसरें चांगलें मित्रं सुद्धा नसतात.
नसतात. आणि लहान मुलांना तर आजी आजोबा म्हणजे खूप प्रेम करतात म्हणजे त्यांना आवडतां आपली नातवंडं वगैरे मंग इव्हन त्यांच्यासोबत मग
त्या गोष्टी आपण त्यांना नाही सांगू शकत, ती माग ती काही अगदी छोट्या छोट्या गोष्टी रुपून त्यांचा संस्कारी पणं ती लोकं करत असतात. कि रामायणाच्या गोष्टी सांगतील, महाभारतल्या सांग
काडे म्हणतात हा ना काय म्हणजे हे संस्कार पण त्यांच्यावर कळत नकळत संस्कार पण होत असतात आणि मुलांचे हेल्थ पण ते लोक लक्ष ठेवून असतात. त्याला काय खायला द्यावं? काय नाही? हा. ज जडे असले त्यांना माहिती असत. त मग त्यांना हा मग त्यांना तर मग ते कसं असतं मग होत मग मोबाईल हातात दिला की खा काय पण कर. मुलगा नाही जेवला, दिला मोबाईल. हा. अजी आजोबा कस हा का हा कावळा आहे, चिमणी आहे, बुबू आला. काऊ आला म्हणजे प्रत्येकाची त्याला ओळख पण होत जाते.
हो
ते जाणार फक्त मोबाईल म दाखवणार किंवा ती एक सीडी लावून देणार मग त्याच्यामध्ये तो अ कुठल्या ते का कार्टून असतात मला त्या मा नाव पण नाही आता आठवत बर
र असतात मग ते छोटे छोटे युट्यूब वरचे शॉर्ट्स येतात ते बघत बसता जे होताना मग जेवण्याकडे लक्ष
मोबी तो मोबी तो काय आमच्या आहे माझ्या सुनेची मो भी तो मोब तो आता हे लावून द्या ते मग ते कार्टून वगैरे लावल्याशिवाय त्यांना जेवणच जात
हो
नाही आणि त्या मुलांना पण मग ती सवय होत नाही कोणाची कुठले नातेसंबंध कसे जपायचे काय आप आपल्या संस्कृतीबद्दल कोण माहिती देतात आजी आजोबा कस हा आपली संस्कृती जपतात ती त्या मुलांना वळण लावतात हात धुून बस किंवा थोडं खेळायला गेला की हात पाय धुऊ नये संध्याकाळी तर आता काही ठिकाणी अजून शुभंकर होती जी
पहिले हो देवासमोर नामस्मरण केलं जायचं हे ते आता बहुतेक ठिकाणी नाही होत
नाही होत तर वेळी सगळं
म्हणजे पहिल्या गोष्टी मुलांना पण समजायला पाहिजे त्यामुळे एकत्र कुठ कुु हे पाहिजे पण त्याच्या मुली समजून घेत नाही
समजून मुलींना पण आताच्या घेतलं पाहिजेत आणि आता म्हणजे ता जुनी लोक तेवढ वळणाची नाही रालेली की बघ ना आता लग्नाच वगैरे अस का तरी मान्य देतात म्हणजे त्यां विचार पण हळूहळू बदलत चालले तर ते आपण पण बदललं पाहिजे एकमेकांच्या जर बदललं त्यांनी समजून घेतलं समजून घेतलं हा तर नक्कीच एकत्र कुटुंबाच्या मुलांना
तेच ना
ह
चालेल छानटल तुमच्याशी ह्या विषयावर बोलून थँकू हो हो
ओके ठीक आहे बाय